आवाज येतोय
हो येतोय क्लिअर येतो आणि
हो आत्ता छान यायला आवाज आहे ना मग असं ते मी काय झालं माझं काम झालं काम झाल्यानंतर नेट ऑफ केले आणि ते लक्षातच नाही ऑन करायचं माझ्या
हम्ममम हम्म होतय होतय तसं
हम् माझ्या क्लासच्या मॅडम होत्या ग त्यांच्याशी बोलत होते त्यांचे पण टास्क कंप्लीट करायचे माझे पण करायचे आम्ही दोघी बोललो कॉलवरून त्यांचा पण एक झाला माझा पण एकच झाला सोड
हम्म
मग त्यांचं कसं लहान मुलं आहेत ना घरी एक आहे तो आता चार महिन्याचा आहे आणि मुलगी आहे ती सात वर्षाची आहे
हम्म हम हम
मग ते मुलगा लहण आहे पावसाचं वातावरण तब्येत बिघडले त्याची पण मग त्या बोलल्या की मला काही कंटिन्यू काम म्हणजे कंटिन्यू कॉल नाही जमणार पण आपण थोडा गॅप घेऊन तासाचा दीड तासाचा किंवा दोन तासाचा मुलांना वगैरे झुकून वगैरे मी परत कॉल करतो बोलल्या ठीक आहे म्हटलं मग
चाल ते सगळ्यांना सांभाळूनच करायला पाहिजे ना काम असं थोडे येऊ शकतं
हो तेच ना आणि हे सुप्रिया आली आहे त सासरी
प
म्हणजे काल रात्रीच्याशी बोलत होते आणि अचानक आता कॉल आला तर मला बोलली की नाही इकडच आहे मीलाग कधी आलेस काय तर बोलली की नाही सासूबाईंचे बाबा एक्सपायर झाले म्हणून आली म्हणाली तु मला आता काहीच एक्स्ट्रा काही जमणार पण नाही कुणाला भेटायला पण नाही जमणार कॉलवरर पण कुणाशी नाही बोलायला जमणार
हम्म
बर म्हंटलं मग ठीक आहे मग आता ती व्यापात असल्यामुळे काय तिला बोलण काय अर्थ नाही मग तिला म्हण आहे माझ्या काही एमर्जन्सीचा असं काही नाही म्हटलं पण आहे काम तुझ्या फ्री असशल ते मग ती बोलली की नाही मी जाणार आहे लगेच परवा दिवशी मी तिकडं गेलात कॉल करते तो मला ह म्हणजे वातावरण मोकळ नाही भेटणार बोलली त बरोबर आहे
होय आणि ते बरं पण वाटत नाही ना घरात काही त्रास झाले म्हणल आणि बोलत बसल्या
हो ते सासूबाईच्या माहेरी गेलेत सगळे त्यामुळं नाही शक्य होणार तिथं फोनवर बोलणं चुकीचच वाटतय मग ती उद्या येईल तिच्या माही तिच्या सासरी आणि मग तिथून पवाजशी लगेच जायला निघ ते
तर ते माहेर आहे का सासरे सासरे
आता ती तिच्या्या सासूबाईच्या माहेरी आहे तिचे सासूबाईचे बाबा वारले ना
हम्म हम्म हम्म
बाबा वारलेत ना का त्यामुळे सासूबाईची माहेरी आहे ती उद्यान तिच्या सासरी हा आणि परवा दिश ति जब त सुट नाही नाही इकड नाही आई का त नेहमी मला तेच म्हणत्या तू दरी असस तुला सुट्टी कधी पाहिजे असेल किंवा काय वाटलं तर तू माहेरी जातस आम्ही तिकडून आल्यानंत मलाश्न पडतोय एक तर दोन दिवसाची सुट्टी घेन येतोय नेमकं आईकड जायचं का सासूकड जायचं सासूकडे गेल तर आई म्हणणार एक तास कमी ना माझ्याकडे येऊन जा मग आईकड जा आहे न तर माझं आणि एकतर प्रवासाने एवढं थकलेलं असतं ते दोघं पण नेमकं त्यांना म्हणजे ती मध्ये मला प्रश्न पडतो की करायचं काय बोलवल्यांत नाही तर कसं म्हणायचं
होय
आणि सुप्रे साई म्हण मला तेच म्हणतात तू काय ग इथंच आहेस तुला असं मम्मीला बघू वाटल्या तर जाऊन पटकन भेटून येऊ शकतेस पण माझी पोरगी बघ एवढं लांब गेलीय. मी म्हटलं काकू तसं काही नाही म्हटलं, येते का म्हटलं ती पण
आणि आया आयांचं तर कसं असतं बघ ना आयाच पण कसं असते बघा पहिला तर स्वतःच पाठवतात नंतर एवढ्याला लांब का म्हणून स्वतः रडत बसतात.
तुझ्या घरी गेलेलो तेव्हा काकूंनी मोगऱ्याचे गजरे करून दिलेले ना ग. मग ते आज व व उद्या वटपौर्णिम आहे म्हणून आज गजरे बघायला गेले तर पन्नास आणि साठ रुपयेने एक हात
अरे देवा एवढं महा
कोणाची आठवण आली म्हणून तेवढ्या पेट्रोलमध्ये मी फ्री मध्ये गजरा घेऊन येऊ शकते त्यांच्या घरी जाऊन.
आणि भेटणं बोलणं वेगळंच होईल.
भेटणं बोलणं, नाश्ता पण मिळेल एक्स्ट्रा का म्हणून काकूना फोन केला तर का फुलं काढून गजरा करून फ्रीजला ठेवून टाकतील सकाळी मला म्हणजे मला लगेच देतील पण त्या तयार करून
मग काय. तू तुझ्या अह बाल्कनी लावून तू गजऱ्याच ते
अगं बाळा, आता जर मी लावले तर एकतर मला ना कुंडीच झाडं लावून ही कन्सेप्ट जरा अस वाटत की झाडांचा जीव गुदमरतोय त्यांना जमीन असेल ना एक्च्युली लावतात बरेच जण पण त्यांना खूप नॉलेज असते टेरेस गार्डनिंग, बाल कनी गार्डनिंग च म्हणजे एवढ्याश्या कुंडीत ते झाड कसं वाढवायच च, तर ते रोप कस वाढवायच, त्याला कोणत्या प्रकारचा खत दिल पाहिजे तेव्हा त्याची फुलं नीट बहरतील, त्याची फळ नीट बहरतील. आपल्याला काहीच नॉलेज नाही आम्ही काय करतोय सगळ्यात उत्तम झाडाला दोन वेळा पाणी घालणं पण फक्त पाण्यानी झाड नाही वाढत, त्यांना काहीतरी खत पण लागत असेल ना. मग ते काय बाहेरून आणून खत घालायच म्हटलं की म भीती वाटते. मग काही उपयोग झाड जागवून आपल्याला जर त्यांना तो काय तो कृत्रिमच खत घालायचा असेल तर मग कुंडीत झाडांना उपयोग तरी काय ना असं वाटते मग त्यासाठी ना प्रॉप परत ते खत कोणती वापरायची, सेंद्रिय कोणती? कृत्रिम कोणती? किती क्वांटिटीत वापरायची, कोणत्या सीझन मध्ये कोणतं खत द्यायचं हे सगळं माहित पाहिजे. तसं आम्ही इच्छा मस्त असते आम्ही पण ह्याच्यातन भरपूर रोपं घेऊन येतो. काय नर्सरीतन पण शेवटी काय. आमचे दोन चार महिने जगत त्याच्या नंतर मरूनच जातात कारण की ते जे नर्सरीतन माती आली त्याची ताकद संपल्यानंतर त्यांना काय म त्यांना पोषण कसं मिळणार? त्याला, हो त्यांनी सांगायला पाहिजे ना भूक लागली आहे आमला हे द्या ते द्या म्हणून
तसं नाही ग ते नर्सरीवाले की असं असं पर्टिक्युलर खाद घातलं तर मग ते रहा
नर्सरी वाले म्हणतेस होय मला काय वाटलं झाड सांगत नाहीये की आता आम्हाला ह्याची गरज आहे त्याची गरज आहे
हम्म झाडं सांगत असत तर मग एवढी झाडं कापून नष्ट झाली नसते
बरोबर, ऍक्च्युली ऐक ना ते डिग्रीला आपल्याला हो त ना ग कुठला सब्जेक्ट होता सब्जेक्ट मला माहित काय ते डिग्रीला एक सब्जेक्ट होत ते प्लांट्समध्येध्ये कुठले हॉर्मोन्स असतात. आणि ते कुठलं ग्रोथ हॉर्मोन आहे कुठलं कुठलं हॉर्मोन आहे कुठलं फ्रुटिंग साठी हेल्प करताय वगैरे मग ते वाढण्यासाठी काय कारायचं हे होतं डिग्रीला आपल्याला. तुला नाही का आठवत हो वा. म्हणजे अभ्यास न करता सुद्धा चांगला जॉब मिळू शकतोय.
एस.
बरोबर त्याच उदाहरण तो आहेस ना आमही अभ्यास.
एक्सक्यूज मी मी मी अभ्यास. केलाय पण पोटापुरत केलंय भूकंमपट्टी केलंय मार्क्स साठी आणि ते मार्क्स साठी असत अभ्यास करणं त्यातन काही नॅलेज येत नाही. पर्सेंटेज ऑनलाईनच झालं ना आपलं.
हम्म मग ऑनलाईन नाही जला ऑफलाईन होती एक्झाम आपली. एमसी क्यू पॅटर्नमध्ये फायनल, फायनल. एम आप एमसीक्यू पॅटर्न मध्ये होती. जीव घासून, घासून अभ्यास केलाल्या रडून, रडून डोळ्यात तेल घालून घालून तेवट टॉप.
मची बाटू युनिवर्सिट होती. तुमची शिवाजी युनवर्सट होती ना.
अरे यार मग काय उपयोग तुला मार्क विचारून.
ह आमची बाटू होती आम्हाला हायसच होतं सगळं.
हम्म बरोबर नाही नाही आमची शिवाजी दिवसिती होती म्हणजे डोळ्यात. तेल घालून घालून आम्ही अभ्यास केलाय मी म्हण, सुप्रिया म्हण, गीता म्हण. आणि तुला सांगते रेग्युलरशी एवढ्या मुली हुशार होत्या त्या कॉलेजमधल्या. पण टॉफ फायु मध्ये दोनच मुली बसलेत त्या त्या दोन्ही पण मी आणि गीताच आहे. म्हणजे रेग्युलरली एकही मुलगी टॉप फाईव्ह ला बसली नाही. प्लस आमच्या दोघींचीही लग्न झालेली. तर मग सगळ्या शिक्षकांना एवढं आमचं कौतुक वाटलं ना. सगळ्या शिक्षकनी म्हणजे पर्सनल मेसेज केले आमला की तुम्ही टॉप फाईव्हध्ये आला ही खूप मोठी गोष्ट. गोष्ट आहे म्हणून. म्हणजे रेग्युलरच्या होत्या ना असं म्हणजे त्यांना स्वतःवर खूप की आम्ही हुशार. आम्ही असं करतोय कसं करतोय आम्ही पहिल्यापासून कॉलेजमध्ये त्यांची नावं त्यात नाहीय हे. बघुन मला म्हणजे जरासा शॉकच लागला. पण ठीक आहे म्हणल हा. कोणती सुप सुप्रिया कुठ आली ना. नाही, नाही, नाही, नाही टॉप फाईव्ह मध्ये नव्हती सुप्रिया. डिग्री लॅटॉप फईमध्ये नवती तीर मुलं होते. होई ना आणि नंतर ना मग मी आणि गीता अस म्हणजे. टप फायु मध्ये एवढीच.
अच्छा, अच्छा.
हम्म. त्यामुळे आणि आता आपल्या डिप्लोमा जे मॅडम होते. पण माझ्या डिग्रीच्या कॉलेजला गे. नाही मला पूर्ण आठवतय मी अभ्यास कस केलेय मी पहिला पेपर देऊन आल्यानंतर माझं काय. फिलिंग होत्या माझ शेवटचा पेपर दियंत मला काय वाटलं. मी किती अभ्यास सगळं अग एमसीक्यू जरी असल तर एमसीक्यू जास्त अभ्यास लागतोय.
होय बरोबर आहे.
खूप अभ्यास केलेला मी खूप म्हणजे म पास व्हायच होत. असं नव्हतं की टॉप फाईव्ह मध्ये यावं किंवा चांगल्या मार्गांनी पास व्हाव पण असं होतं की पास तर व्हावं. कारण की एमसीक्यू मंत डिफिकल्ट होणार ना. आणि आमच जरा कॉलेज पण स्ट्रिक्ट होते आणि आमचे ते अ म्हणजे. चेरमन सर किंवा प्रिन्सिपल खूपच स्ट्रिक्ट होते आणि पहिल्यापासून हेच मत आहे त्यांच. क आम्हीु्हाला कुल्याही रस्ट्रिकशस लावत नाही युनिफॉर्म पाहिजे वेळेतच पाहिजे प्रेझेंटच पाहिजे असं काही नाहीये पण अभ्यास मात्र भरपूर पाहिजे हे आमच्या कॉलेजचा नियमच होता त्यामुं प्रॅक्टिकल असू दे नाही तर थिअरी असू दे नाही तर एमसीक्यू असू दे अभ्यास मात्र प्रॉपर तुमचा तर ते अक्षरशः मला वाटते ीसी एमपीसी ला जेवढं सुपरवि्हिजन असेल ना तेवढं सुपरव्हिजन आमच्या कॉलेजला आहे म्हणजे या लेव्हलला सुद्धा म्हणजे भारी वाटलं मला कि मला छान मार्क पडले ते
हम्म मगक टॉप म झालं बा चांगलं
ह पण आता ते आता ते गोष्ट सोडून दे आता तू तुझा आणि माझा विचार कर का एवढे मार्क पाडून नामी जर त्या युज करू शकले नाही तर
हे बघ तू दुसऱ्या सिच्युएशन म वाढतेस मी दुसऱ्या सिच्युएशन म असते कित सच्युएशन म अस तर तू जशी अस मी पण नसते आणि कदाचित ज्या माझ्या सिच्युएशन मध्ये तू असतेस तर माझ्यापेक्षा तर काय चांगले केले असतेस तू
हम् बरोबर
लाईफ ची राहणी तू तुझ्या लाईफ ऍक्टर आहेस तू मेन हिरोईन आहेस
येस
चलाच ते कपेर कर माझ लाईफ नाही आहे तुझ्या लाईफ मध्ये जे अडचण आहे ते
हम्म
पायला म्हणी
बरोबर बरोबर
हम्म तेसला म्ह कम्पेअर केलं नाव ते मग चुकीच आहे तुझ्याबद्दल पण चुकीचं आहे माया बरोबर म चुकीच आहे ते
बरोबर बरोबर
ह
हम् आणि अ म्हणजे मी आता जे काम करतेय ना मला सॅटिस्फॅक्शन काय माहिती त्याच्यात पगारपेक्षा की मला मला जे पाहिजे ते काम करायला मिळाले आणि ह्याचा भविष्यात मी छान उपयोग करून घेऊ शकते
हा
त्यामु मी म्हणजे त्यावेळी मला असं वाटतं की मी करते ते योग्य आहे
झालं वडिओ करतास झालं एंड ऑफ द डे तू तुळा तुझ्या सगतीला तूच असणार आहेस ना तू म कोणच नसणार आहे तुझ लाईफ मध्ये तुझी लढाय त तुलाच लढायची आम्ही फक्त काय सांत्वन करा येतोय हा पूजा तू छान केलीस हा पूजा तू घाण केलीस असंच बोलणार त्याच्या पुुढं आम्ही काय बोलणार हम्
हम् हम्म बर चालते मी ठेवते आता हा येस येस थँक्यू सो मच हा